हॅलो! काय भाऊ कुठे आहेस आ भावा कुठ आहेस?
हाय म्हणलं गावाकड, गावाकड आहे र गावाकड! हम्म कॉलेजासन आलो दिवस म्हणलं आता सुट्ट्या घ्यावं म्हणल जरा आता.
हा हा, सुट्ट्या म्हणजे काय असेच का काय काम होत काय?
आमच्या हित निवडणूक लागलेत रे मग निवडणूकसं ते मग मतदान करायला नको होय.
हा हा हां
हा हम लागली होती ना त्यामुळे मग जाव लागते
हा हा हा हा तुमच्याकडे कोण उभा राहिलाय तुमच्या साईड तुमच्या बाजून कोण उभा राहिलाय तुमच्या साईड वरून कोण उभारलाय हा हा हा
हम्म!
हो काय, ह ह्! मग फुल सपोर्ट असाल ना त्यांना तमचा?
मग
आ
अ मग काय मग निवडणूक कधी आहे काय डेट काय आहे?
य आज किती आहे तेरा वाटतं ना चौदा वाटतं
हा आज चौदा आहे वाटत तारीख हा चौदा
वीस तारखेला आहे वाटते वीस तारखेला
हा हा हा
हम्म
मग तू मग वीस तारखेपर्यंत थांबणार एकवीस ला येणार का?
हा एकवीस बावीसला यायच बावीस रेझ्लट लागू स रेजट लागू यायचं निवडणुकीचा हम्म जळव ते असतात जेवन बवन असत ते मग जरा मोठे मोठे लोक जाय ह हा ओळखी होतीय तेवढच हम्म सर का इकडे कॉलेजली येऊन तर काय करा आता ते खरं सेमिस्टर लागली म्हणा तीस तारखेपासून
अरे होय सेमिस्टर बोल तर तीस तारखेपासून लागलेय काय एवढ्या लवकर लागलेय काय कसं करायचं काय समजनाच
अ लागूती लागलेलं बरं इल लवकर होऊन जाईल ना
हा होय लवकर होऊन जा होऊन जाल आता स्टेशनर सेशनर आता आता लगेच आहे सेशनर सेशनर झाल्यानंतर लगेच आहे आपली सेमिस्टर त्याच्यामुळे आपलं लिखान करायला चान्स नाही आता भेटणार आहे आता काही ते सर्व पूर्ण करून घ्यायला लागणार आहे
क ला अजून का हम हॅलो
हम्म
अरे बोल काय तू तुझं काय ऐकूच येत नाही मला
हो काय आवाज नाही का येतय नेटवर्क म नेटवर्क मध्ये रा र
मीट रूममध्येच आहे रे मला मला तर फायव जी प्लस लावतेलग
होय काय ह ह मी पण आहे चांगला नटो मधे आ ह हम्
हा
येतोय का आता आवाज ऐकायला येतोय काय
येतो येतोय हा येतोय ना आपडे औष हॉस्टेलची फी हॉस्टेलची फी वाढवणारती
होय हॉस्टेल ची फी वाढवणार आहेत बोललेत ते पण किती आपली वीस होती ना ती आता तीस करणार आहेत काहीतरी असे बोलले आहेत मॅनेजरांनी पण बघूया अजून काही फिक फिक्स नाई तेंच झाले अजून सांगतील फिक्स झाले ना की सांग
सोळा हजार
हा इकडे सोळा हजाराची ती पंचवीस केला नाही
त्यां चूज केलय का?
होय पंचवीस केलानीेत असं आहे.
हम वीस हजारची वीस वीस हज पणूज केली असेल ना वीस हजार चूज केली असतील
नाही तीच तीच बोलताय काय पण अजून म्हणजे पूर्ण डिटेलमध्येध्ये अजून सर्व सांगितला नाही फिक्स म्हणून पण आता तीस बोलतायत वीस हजाराचे तीस होणार आणि सोळा हजाराचे पंचवीस होणार आता काय माहिती कसं करताई
क सोळा हजार एवढे सुविधा नाहीेत नाही कॉम म्हण ह बाथरूम
होय.
मय मग सर मजा कबरी सो इकडे वीस हजार वीस हजार मध्ये बरोबरध्ये मग हिकडं पोराला म्हणजे भरपूर गरदी होणारला आणि बाथरूम दोन त्या मुळे अब्दु होणार आहे कारण की, पूर्पता इकडे स दिखाय असल्या ना की जास्त असल्यामुळ..
होय होय होय
उन्हाळ्या आता उन्हाळ्या जाब उन्हा्यात बाथरूमला पाणी नसणार इकडे
हा तेच आहे
बरोबर
बघ बघूया कसं काय ते म्हणजे, आम्ही पण प प्लॅिंग करतोय म्हणजे प्लॅनिंग करतोयय बोडीत जायचा रूम घेऊन म्हणजे तिकडं आपलं बरं पडेल इकड कसं मेसचा खर्च वगैरे तो जास्त होतो परत हॉस्टेलचा एवढा ती तीस हजाराचा हॉस्टेल तर द्यायचे ना मग ते आपण तेवढ्या याच्यात आपलं अर्ध्या अर्ध्या खर्चात तरी आपलं वय बॉडीला भागतय पूर्ण बाकीचे पैसे आपल्या खिशामध्ये राहतय.
बागते बरोबर पण ही कुठं आपल्याला नाही येण्या सुविधा उघडड क कॉलेज आता इथून म्म आपलं हॉस्टेल पुढ जात नाही त कॉलेजला बघ कोणी सां
हा ते पण हा पण कसं तिकडे गेलास तर यायला यायचा यायचा प्रॉब्लेम पण कसं दररो पंचवीस रुपये लागणार आपल्या जा यायचे जायचे कधी कोणाची बाईक भेटली तर एकवीस सोड नाहीतर काय दर चोस रुये सकाळी याचे दहा रु तर जायचे दहा रुपये असंय हम्म तेवढा खर्च होणार आणि वैवडी गेला तर वैवळीत गेलास तर आपण कस एकत्र थांबणार नाहीत संध्याकाळी आपल्याच हॉटेल कुठेतरी झाला काहीतरी खा खायला जाणार मग आपल्याकडचे पैसे कैसे आपल्या समजणार नाही पैसे कधी जातात ते आपल्या हातातले पण पैसे
हम कसं असते आपल्याला आपल्याला बाहेर गेल म्हणजे काय दुख वाटणार नाही.
हो
सुर ना अटक आ ते बघृ खल्ल्या कुठे काय माहत नसतं ननन खल्ल्याण त्याला रक्शन झाले आहे. रिएक्शन झाले सगळेच ना हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो.
ऐकूते का.
हा येतो येतोय हा येतो येतो.
हम् ते रिॲक्शन झाले आणि ती आटाकाला त्याला लगेले असं होते मग तरस लोकस आप ते काही खायला जात नव्ह ना बघितलं मिस खात मीच जीवण बबणार असं मला दोन दिवस झा मीच जव केलं दुपारी असं उच मिळस होते.
हा मग मेस् मेस्त पण नाही रे आपल्या बरोबर नाही जेवण ते पण जरा कधी वांग्याची भाजी असं कधी कधी करतात काय एवढं व्यवस्थित नाही करत.
हा चांगलं तु ना.
पण हॉस्टेलला कसं आपण म्हणजे कुठे जास्त असं बाहेर. फिरायला जायला भेटत नाही, म्हणजे आपलं व्यवस्थित कुठे जास्त खर्च नाही होईल. जर भूक लाली तर कॅनटीन लाग गेलं दहावीस दहावीस रुपयाच काहीतरी खाल्लं की आपण आलं परत रूमला असं आहे. आणि जर वैभवडीत गेल तर आखी आखी वैभवडी आपण फिरत राहणार.
काय शंभर रुपये सुद्धा शंभर रुपये सुद्धा पुरच नाहीत.
हा मग.
वय वैभववाडी मध्ये गेलेवर
हा तसच
हम्म
हम्म.
ह पैसे पैसेडला कमी आपल्याला आता फ कमी करा पिकणी आता शेकणीर लालाव ना आपण बरोबर आहे या. त्यानी क्यू उटून कमी कराला पाहिजे हा तरी आपल्या सोळा वीस हजार असल तर आपला सोळा हजार पन्ना असं वाटत मला तर हीक जी आहे. पंचवीस करणार ती.
हा, हा, हा.
मग ति मला वाटते की बा
काय, काय माहिती कसं करतायेत काय
ह तु मी कुठ रूम बघली मग वई रूम, बघली नाही मग वईब
होय बड वैभव वाडी बघूया ते जरा बघत तला एक रूम ते मंदिर आहे ना, कसलं आहे ते कोणाच आहे? दत्त मंदिर आहे की काय ते
ह
फाट्यावरती ब आहे का कोणतं फाट्यावरती त मंदर आपण फाट्यावररतून गेल्यानंतर तर ना आपण इकडून फाट्यावरती कोणतं मंदिर आहे ते राईट साईड
दत्त मंदिर, दत्त मंदिर हाय.
दत्त मंदिर ना हा त्या साईडला एक तिथे आत मध्ये रूम बघतलेला आहे एक हाय चांगले आहे रूमशी.
कुठे नाही कदत मध्ये कुठे नाही ऐकून घे की. दत्त दत्त मंदिर पण कुठे माहित कुठे माहती आहे दत्त मंदिरापासून.
अ तर दत्त मंदिरापासून पुढे आहे रे थोडी आतमध्ये रे म्हणजे नेम तुला तर जागा सांगू शकत नाही कुठेत
नाहीत दत्त मंदिर पासून आ गेलीवरय स्ता रस्ता गेला आत म त्या जिम क तिकडे खाली आहे. तिकड आत म कुठ बघते तिकड त्या एसबी बँक एसबीआय बँक आहेस. बँक एस बी एस बी बँकेच्या पलीकडडे गेलीवर आहे काय आता अजून.
होय होय एस बीआय बँक आहे ना त्यासमोर एक म्हणजे अशी. थोडीशी अशी वेल्डिंग सारखे आहे बघ. म्हणजे डबल माणायचीच आहे. जास्त अशी जास्त अशी म्हणजे तीन चार माणायची नाही. डबल मायाचीच आहे, ते सेकंड फ्लोअरला तिथे आहे वरती आहे.
हा किती भड सांग मी ती
भाडे किती चार सांगताय, चार सांगताय. हम्म तब बघ आता. लाईट बिलच आता लाईट बिलच कसं काय माहिती लाईट बिल पण आम्हालाच होते भरावं लागेल ते वाटतय. नाही मालक भरेल वाटतय. ते काही बोलले नाहीत ते लाईट बिल काही बोलले नाहीत तरी पण ते बोललेत की म्हणजे बाराला लाग. तुम्ही भरत अस तर तुम्ही पण भरू शकता पण ते कस आपण कसं. कमी युज करणार ना मग त्यापेक्षा आम्हीच भरणार मग ते.
ह हा आणि, आणि बग एक रूम, एक कॉलनी एक किचन आहे काय. कस आहे व वन बीएच के आहे.
हॉल आणि किचन हां वन बी एच के.
किचन अस म्हणजे बाथरूम कशी आहे काजे म्हणजे किचनची रूम अशी मोठी आहे बारकी छोटी आहे.
किचन ची छोटी आहे किचन म्हणजे किचन किचन कुर्ता एवढी म्हणजे हाय कि. त्यांची व्यवस्थित आहे बरोबर आहे. जेवढे पाहिजे तेवढे पण म्हणजे बाथरूम आणि आहे ना संडसची. ते आहे एका साइड ला आणि हॉल आहे.
ह हा हा हा.
हम्म हम्म असं आहे‌. चांगले आहे व्यवस्थित आहे रूम एकदम पण आता बघूया किती जण येत आहेत. काय येतय सर्वांना विचारायला पाहिजे कोणाकणाला. कस काय अस आहे हम्म.
बर बर.
हम्म तोच प्लानिंग चालला आहे हम्म.
चालत मग कर तुला उद्या कॉल मगत करतू उद्या कॉल म्हणलं र अर जरा काम आहे.
कामात जातोय हा घरातले कसे आहेत घरातले बरे आहेत ना सर्वे.
बरच बरच काम.
हम हम हम हम्म.
बघू तुला म्हणजे रूमचं आमच कितीं ठरलं तर मी तुलाी सांगतो म्हणजे.
हा मग हा तू तुझ तु. पण ठरलं तर मग मला पण जरा कळव जरा. कसं कायच समजल मग नाहीतर मग नाहीतर मग. आपण एका साईडलाच कुठेतरी बाजूलाच घेऊ दोन रूम तुमचा सेपरेट आमचा सेपरेट आहे. बघू कसं काय ते अजून तो काही फिक्स नाही केलेला आहे.
बर बर चालते मग करतो मग उद्या पण.
हम्म, हा चालेल कर मग उद्या कॉल. मू बघू बसायच हा ठेव चालेल हम ह.